हो
हा बोला
नमस्कार ताई.
हा नमस्कार बोला ना.
हा काय चालूय म्हटलं
काय नाही काम चालुये शेतीचे
हम्म हम्म गेलं का नाही अजून
काय झाल?
झाली का म्हणलं
हा झाली आहे पावसाची वाट बघतो आता - नाही नंतर नाही काही द्यायच कर नंतर काही द्यायच त्याचं चालुये म तेच
हम्.
पावसाची वाट मग ते पावसा काही येत नाही.
पाऊसच काही येत नाही यंदा पाऊसांगली काही लावून धरलेय काय नाहीती.
पाय मग कर. ते ना तुम्हाला पाहिजे.
आज काय काही वार रा म्हणलं लावऊ फोन.
ह ह तुम्हाला मालेगाववडे हम्म हम्म.
हो का तुमच झाली का पेरणी नाही.
हा आमची झाली ना पेरणी पेरणी झाली आमची पाव. मसाचीच वाट पाव राहिल मी.
हम् ह ह्.
मिरच्या लावायच्या पण विहिरीला पाणी नाही. ह तुम्ही पण उमेद आभयानाचं काम करता का.
काय झालंय?
उमेदा आहे ना तुम्ही का म्हटलं काम आहे ना.
हो आहे ना.
हम्म काय काम करत.
हेच ना बचत घडतं सरकारी बचत घडतं. महिला बचत घड जाायच्या हा. त्यांनालो हो का चांगलं आहे ना मग.
बाकी काय म्हणते तब्येत बिब्येत.
काय नाही बर व्यवस्थित सर्व काही व्यवस्थित आहे. तुम्हाला म्हणजे.
अज का इवगव पोरत क सुिककय.
हम्म हम.
त्याच्यामुळे चालं मग अजवत काही पाणी नाही काही नाही त्याच्यामुळ मग. तज हलू हलू हलू हलू.
हा मग.
स्वयंपाक घुनं भांडे स्वयंकेुणं भांडे तेवढंच फत.
हा शेतात काय टाकलं मग तुम्ही काय पेरलं.
मका टाक मका मका टाक. टकलाय टाकलाय भुईम सगळं टाकलंय ठोलं थोडं.
हो का? ह मग.
घराला बी सगळं लागत म्हणल.
मस् लागत ना.
तुमचं काय.
आमच काही नाही ह्याची मक्का काळे वांगी.
आम्ही निळे वांग्याला उले आहे का वांग्यांला.
अजून निघालले ना आमचे.
नाही काय.
नाही.
आम्हाला लावायचे पण हिरवे लावायचे.
हो का?
हम्म मिर्जा नि लाग जा का.
मिरच्या हातीनच वेळ लावले त्या पण गोबडं पडले सारखं वाटतंय. बाकी काही क मग. बघ म बाकी आता काय होत काही नाही.
हम.
काल आम्ही बि गावाला गेलो होतो आलो मंग रात्री
हा
काल आम्ही पण गावाला गेलो होतो शाळा ना सुटली पोरांची
हम्म हम्
मग गेलं होतं गावाला फिरायला आलो मग एक दिसात फिरून
हो का
करमत भी नाही व पाणी भी नाही आहे खरं
हम्म तुमचं ते काय घराचं काम चालू होतं ना म्हणे असं ऐकाय आलं तुम्हाला अजून नाही गेले घर व्हायला
नाहीय ना.. हम्म जवा अजून पूर्ण होईल नी
ह का
हम्मम्.. जाऊ हाय वाळूच काम बाकी हाय अजून
हो का
ह
हे काढलाय कर्ज एखाद कर्ज बिर्ज मंजूर झाला असं तर बरं झालं आसत ते कर्ज मंजूर होत नाही
हो का ते काय शियत वगैरे भेटलं ना म्हणे
नाही आम्ही नाही घेतला
हो का
आपली रिपेमिंनी नाही बरोबर
काही घट देत नाही हे त्याच्यामुळे मग मीच नाही घेतला म्हटलं ल
हम् बा म्हणून गप्प करून टाकाय ना थोडी थोडी्याला
ह नाही घेवा लागल पण ना रिपीमॅन केली का मग घेऊ एखादा ते बरं
हो म
त्यो घेऊन घ्यायचा आणी तोच टाकून द्यायांचा ना मग
कशानी ग झालं
ब का
बघ निटं आल्यात घेऊन तिकडनं घेऊन
हा हा
गटांची लागत आहे ना मग गटांचं नावगाव पाहिजे त्याच्यामुळ मग
हम
हे असं राहिलं का मग तिथे त खाते गटाचे पैसे आठवनींन राहते ना मग
हम् हम ते आो
बाकी काय म्हणते तब्येत बिब्यत
काय नाही व्यवस्थित बरका मग
सो लक्षात आ म आपण एक वेळेस नाही का ट्रिपला गेलो होत
हा हा
मग ते नंबर पाहिला म्हटलं मग लाऊ गड्या फोन आता यां ताईला
हा हा
बर झालं ना म
हम्म बरो आज घरी का पोरं घरीच असेतील म्हणलं आज रविवार मुळं
हा रवीवार आहे ना आज
वन वन वन वन चालली पोरांची एक इकड पळत एक इकड पळत
म तूम्हाला कीती मुलं आहेत
मला
हो का
हम्म तुम्हाला
मला दोन आहेत एक मुलगा एक मुलगी
ह
चांगलं आहे कायतरी
माझी भीती माझी भीतीने एका आहे आठवीला एका आहे सातीला एका आहे पाचवीला
हम् हं हो का
हम्म
छोटे छोटे आहे तुमचे पण हो
हा छोटे छोटे आहे म्हणजे अजून गॅस सरून गेला
हो का
हम्म त्याच्यामुळे मग तुझ्यावरच चालू आहे दोन तीन दिवसापासून
मग वरून टाकायचा ना मग भेटला नाही.
द्याना मग तुमच्याकड पैसे असतील तर
नाही हो तुमची माझी ओळख फक्त फोनवरची आहे मी तुम्हाला कस काय पैसे देऊ बर
फोन वरतीच ओळख चांगली राहती खरं
काय नाही काय
द्या ना असतिल तर हजार एक रुपये पाठवाना देऊन टाकू आम्ही दोन तीन दिवसात
नाही हो माझ्याकडे
भाजीपाला बी आता नाही आमचाला काय एवढी अडचणी नाही आम्हाला पण मग आता भाजीपाला बंद नाही पावसाळाच नाही पाणीच नाही आहे विहिरीत बी नाहीे वरुन बी नाहीये त्याच्यामुळे तर भाजीपालायच करायला वेळेलाच आमचा तर गॅस काय शंभर गॅस भरून घेतले. असे पण एक गॅस बर हॅलो काय आवाज नाही येत आहे
हा आवाज कटला होता ना
हम् हम
काय म्हणतय म्हटलं
रेंजमध्ये या ना रेंजमध्ये
रेंजमध्ये हे ना
हम् हम
हा झालंय वातावरण पावसाचं
हा यायला पाहिजे हो खूप जोरात यायला पाहिजे डायरेक्ट आठ दिवस घराच्या बाहेर निघू घ्यायला पाहिजे
असं
पड थोडस बरं होईल शेतकऱ्यांचं बी थोडं बरं होईल त असं काय खर नाहींतच यंदाचा मग
मग
मला बी मावशीच्या मळ्यात जायचंय आज
आं
मला बी माझ्या मावशीच्या मळ्यात जायचंय म्हटलं आज
कुठे राहते! मावशी
हितच ये ना आमच्या शेजारी थोड लांब आहे बा एक किलो मीटर
हम हम हा म
पोरांच काय ग उठलं की तस फ्री फायर मध्ये घुसतात दहा अकरा वाजून जाते तर डायरेक्ट समजत नाही त्यांना सारखे ते मोबाईल सारखे मोबाईल रेंज मध्ये या तुम्ही आवाज नाही येत बरं का तिकडून आता काय करायले स्वयंपाक स्वयंपाक चालू आहे की झाला?
नाही काम चालू आहे शेतीची काम चालू आहे.
ह नाही व स्वयंपाक झाला का म्हटलं?
नाही अजून
नाही तुमचं काही लेट राहत वाटत जेवण नाही करती तुम्ही लवकर?
करतो पण मग काही लेट आता काम चालूच शेतीचे
हम्म, माझ हे चालू ये स्वयंपाक चालुये
हो का
हम् काय करणार मरण काही चुकत नाही त्याच्या पेक्षा म्हणून घ्याव करून पाणी पड पाणी पडो तर ना पडो पण खायला लागेल ना दोन्ही वेळेस
मग
हा
लागतोच ना मग खायला
काय काय चालू ये डॉक्टर काय
दुकाना तुमच्या मुलीच्या दुकानातल काम चांगल चालु ये का?
हा चालू ये ना म्हणजे आता कणी त्यांनी ना सामान काढून दिलं आमचं वालं माझ्या दुकानचं चालू आहे थोडस पैशांची बी थोडी अडचण आहे ना मग साठ सत्तर हजार रुपये आ
सामान म्हणजे
ते कॅम्प्य म्हणजे दुकान तेन त्यांनी बांधेल होत ना
हा हा
इच सामान त्याच्या थोडं डोळ्यात आलं मीं सामान काढून टाकलं त्यांनी मग आम्हीय एवढी रिस्क घेऊ क रा पैसे अले एक एक दिवसामध्ये खाली करून देऊ
हा हा
त्याला सांग ना मग सामान तुझा काढून घे गंज झाल कौतुक बा तुज सामान आम्ही घेतल होत आणि दुकान त्यांनी टाकलं होतं ना मग मी काय सांगायची ब सामान बिगडला क दोन्ही मिळून रिपेअर करून आणा मग तो काय पैसे देत नव्हता आम्ही वीस बावीस हजार रुपये लावून रिपेर करून आणलं सामान बिघडून जायचं त बोंडी वरच सामान दुसरं घेऊन घ्या काका म्हणे तुम्हाला? आणि मी मा म्हणे सेटॉप वापरा म्हणे तुम्ही तुमची सेटअप वापरा म्हणे, म बिघडलं की तुम्ही तुमचं खर्च दुरुस्त करून आण माझं बिघाडल मी दुरुस्त करून आणण बॉ हा चालल चालल हा बरं चालल चालल